तिकड आहे काय सैनिकी पॅटर्न हॅलो हॅलो हा बोला काय करताय
काय नाही चाललंय आपलं
हा हा चहा वगैरे झाला
नाय अजून करायचाय
हा हा काय नाही उन्हामुळ काय कंटाय येत असलं उन उन्हाळा जास्त आहे ना सगळीकडं
कंटाळा आलाय
हा हा काय ऊन
ऊन भरपूर आहे
हा हा इकडे पण आहे की नॉर्व्याचा परर्वत जर एक थोडा पाऊस पडून गेलाय तर आहे ऊन आहे
हम्म हम् त्या पावसात भिजू वगैरे नका ते ऍसिड पडले ऍसिडचा पाऊस आहे ते
ऍशिडचा होता?
केमिक
हा म्हणजे तसं कायतरी हे, केमिकलच वगैरे हे झालं असेल ते. ते वायू प्रदूषण मुळं वगैरे पण होऊ शकतं. हा हा हा
पलेला आहे तो कृत्रिम पाऊस. असं आल होतं न्यूज ला, मोबाईल वर
हा हा तेच की नाही काय, तर सगळं प्रदूषण असल्यामुळं, सगळीकडं जनरली तेच. वायू प्रदूषण, सगळं हेच हाये थे. त्यामुळे सगळीकडं हवा पण दूषितचं, सगळीकड पाणी तुमच्या गांव, प्रॉब्लेमच आहे.
हम्म
हम्म. का उन्हाळी वाळवण वगैरे केला की नै.
उन्हाळी वाळवाण मागच्या वर्षीचंच हाय, ह्या वर्षी काय करायलाच नाही.
हा हा म्हणजे कोण, कोणते कोणते पदार्थ केला होता गेले वर्ष च
हम्म... चाल पापड्या बनवल्या होत्या तांदळाच्या आ आणि हा वाफेवर आणि हे बनवलेलं, बटाट्याचे चिप्स. आणि साबुदाण्याचे पापड.
ते कसे बनवलेले साबुदाणा पापड?
साबूदना रात्रभर भिजत ठेवला, अन दुसऱ्या दिवशी गरम पाण्यामध्ये शिजवून घेतला मीठ आणि प्रमाण आपल्या अंदाजाने घ्यायचं, मी अंदाजेच करतोय असं प्रमान घेऊन नाई, ए ए एकट ट्रीटमेंट
म्हंजे पाण्याच पण योग्य प्रमाण कळाल पाहिजे ना, ते शिजवायला वेगैरे शाबू किती घेतला आपन? किती वेळ शिजवल?
एक किलो शाबू घेतलेले, ते रात्रभर भिजत ठेवले. अ बुडल एवढं पानी ठेवायचं भिजायला
हा. म्हणजे शाबू शिजत टाकताना, बुडेल एवढं गरम पानी,
नाही भिजताक्रिकेटनं म्हणजे भिजवते तवा, अन चांगला फुललेला असा भिजवायचा आणि मग अ.... साबुदान्यापेक्षा जास्त पाणी ठेवायचं येला.
हा हा भीजवताना....
हा.
आणि शिजवताना किती पान्याचं प्रमाण वगैरे?
शिजवण्याच एक ते ते पन, जास्तच लागते त्येच्यापेक्षा एक किलो असलं तर, थोडं जास्त पाणी टाकायचं. ते फुगून जास्त होतय ना
हा हा, म ते भांड्यावर घेतलं चाललं ना? शाबू जेवढा भिजवलाय तेवढा मोजून हा हा, त्याच्या दुप्पट पानी वगैरे घेतलं तरी
कोटपान
हा तिप्पट.
हम्म, चिपपड
हा, हा, हा
मग ते शिजायला वगैरे किती वेळ लागतोय तरी बऱ्यापैकी?
अ, होतंय की त्या अर्धा तासामध्ये
हां, हां जसं हाताला चिकट लागेल असं जरा घट्ट, घट्ट होत आलं की बंद करायचं का?
बंद करायचं आणि मग ते प्लॅस्टिकच्या कागदला तेल वगैरे लावून त्याच्यावर पळीणं
घालायचं, हा
त्यामध्ये आणि काय?
बटाट्याच चिप्स चालतो त्येच्यामध्ये श शिजताना ते बटाट्याचे सालं, काढून त्याच किस करून घ्यायचं आणि जेव्हा आपण ते साबुदाणा उकडतोय गरगडतोय, त्याच्यामध्येच टाकायची शिजतय त्येच्यात
म ते कीस घातल्यावर काळं वगैरे पडत नाहीत?
तुटीमध्ये टाकायचं ते, तुरटीच्या पाण्यामध्ये टाकायचं आधी
हा म्हणजे कीस आपण, बटाटे स्वच्छ धुऊन कीस पाडून घ्यायचा.
हा आणि त्यात
आणि त्यामध्ये म पाणी, त्रुटी, त्रुटीचा खडा फिरवून हे करायचा.
हा, म ते स्वच्छ होते पांढरं
हा, म्हणजे काळ पडणार नाही हा, कारण बटाट्यामध्ये कस ते स्टार्च जास्त असतय ना त्यामुळे ते ते चांगलं नाही हे केलं तर, मग काळ पडत असेल
हा, मग ते दोन तीन पाण्यांन स्वच्छ धुऊन घ्यायचं, आपल्याला जोपर्यंत पांढरं दिसत नाही तोपर्यंत आणि मग व्यवस्थित पिळायचं, आणि मग त्या बटाट्या मं तय साबुदाणा ते शिजवलेलं असत त्येच्यामध्ये शिजायला टाकायचं
हम्, हम ते सकाळीच केलं चालत ना, ते रात्री काढून ठेवायचं?
सकाळीच कराय, शिजवायचं ते पाहटे पाहटे लवकर म्हणजे आठ नऊ वाजता केलं तरी उन्हाच्या टायमाच्या आधी
नाही, कीस आधी रात्रीच पाडून ठेवायचा की सक
चालतंय तसं पण रात्री त्या तुटीच्या पाण्यात ठेवलं तरी रात्रभर पांढरं शुभ्र राहतय
हा, हा, हा
नाही तर मग सकाळी आपण करतोय तेव्हा केलं तरी पण पोलतोय
चालतय हा, पण तेव्हा जरा जास्त पाणी म्हणजे आधी हे करून ठेवायला पाहिजे, म रात्रीच जरा बेटर होईल केलं तर
हम्म हम
हम् तेच की आता उन्हाळा कसं वाळवंणातच आता उन्हाळा्यात जास्त करून ठेवाय लागतें ना वर्षभराचं साठवणूक, वर्षभर आपल्याला काय टेन्शन नसत की काय पण, कधी पण तळून खाऊ शकतो आपण, पण स आले तेणं म सगळंच आपल्याला तळयला वगैरे लागतं ना नैवेद्याला वगैरे हा, हा त्यामुळेच विचारलं. नाही अजून बनवायचं आहे. बघू तेच चावलंय काय काय बनवायचं वगैरे.
हा हा हा हा,
हम्म, त्यातून आता बघायचं काय काय शिल्लक आहे. आणि काय बनवायचं.
ऑर्डर वगैरे घेताय काय.
ऑर्डर नाही घेत. ऑर्डर कसं मग भरपूर प्रमाणात करावं लागतं ना ते. मग तेवढं जमायला पण पाहिजे.
हा हा हा, मग बरोबर.
तेच की, म शेवया वगैरे केलेत आता.
हम्म्, घरी बनवलाय काय बाहेरून आलं.
हा, ते मैत्रीण बनवते माझी तिची आहे मशीन.
हम्म हम्म,
छान बनवते ती पण
कसं किलो आहे.
चांगल्या असत्यात चवीला वगैरे चांगल्या आहेत ते सगळ्या शेवया. तिला पण ऑर्डर भरपूर आहेत.
बारीक शेवया.
हा, बारी कपल्या हच्या रव्याच्या.
रव्याच्या.
गव्हाच्या नाही रव्याच्या गव्हाच्या जरा म्हणजे ते काळ्या पडतात असं म्हणतात. म्हणजे दिवस जास्त दिवस टिकत नाहीत रव्याचे जास्त टिकतात.
हा हा हा हा, कशा किल्ल आहेत त्या.
का म्हण रेट जरा बघायला पाहिजे तरी सतर ऐशी रुपये. पय अस किलो मग नाही नाही सगळ त्यांच फक्त. ते रेडीमेड तयार करून देणार तुम्हाला.
हा हा हा हा, मग परवडत आहे की, सत यांशी म्हंटल्या तर.
हा, तेच की, आणि काया वर्षातता आपण दोन तीन किलो घेतलं वाळून वगैरे व्यवस्थित. ठे काय नाही हो त्याला कीड वगैरे लागत नाही नाही खराब होत नाही. होत नाहीत काय नाही चांग राहत त्या उन्हाळ. ते जर बटाट्याच पण उपवासाला चालत ना. म्हणून जरा विचारलं शावूचे हा, चिप्स. चिप्स पण चांग लागते बटाट्याच बाहेर. न आणून खाण्यापेक्षा आपलं घरगुती आप केलेलं बरं पडते ना.
पण त्याला मोठे मोठे बटाटे लागत. त म्हणजे मोठ्या वेपरत होत छोट्या छोट्यांत ते सगळं. अ लाल लाल होतेय मग तळताना.
हा, जरा जाड जाड पाडायला लागत असल. हा, ते पण असं जरा. कत्रीच पाळून ठेवा लागत असेल ना बटाट्याच.
होय रात्रीच ते पाण्यामध्ये ठेवायचं सेम तुरटीला कसं आपण ते बटाटा किसलेला कस.
किसाला हा, बटाटे किस ठेवते तसच ते बटा''--'' पण असं स्लाईस असं की मो''--'' मोठ मोठं पाडायला पाहिजे असं जरा जाड मध्ये.
होय मोठ मोठ त्याला पण बटाटा पण मोठा लागत म्हणजे व्यवस्थित. ते ते होतंय वाळल्यानंतर ते वाळून वाळल्यानंतर ते खूप कमी होतंय ना असं वाळून वाळून.
हा हा तेच की बटाटे वगैरे त्यांच्यावर पण बटाटा चांगला पाहिजे चांगल्या क्वालिटी तर व्यवस्थित होत असेल ते
होय
हा बघायचं तर चालू आहे करायचं. आता उन्हाळा आलाच की एप्रिल इकडं तिकडं मे
प्रॉब्लेम चालोय त्यामुळं
हा तेच लोकांचं आमचं पण तेच चालूय बघू आता पण विकत तरी काय मग रेट वाढवलेलेच असणार त्यांनी.
हा ते पण आहेच.
म सगळ्यांचाच प्रॉब्लेम झालाय ना.
हम्म
सगळं हॉटेल बंद खानावळी बंद.
होय
खाद्य पदार्थ म्हणजे घर गाडे वगैरे असणारऱ्यांचे. ते पण बंदच हां
ज्यांच चुलीवर जमतंय त्यांनी चालू ठेवलंय.
चुलीवरच कसं ते गावाकडे चाल चालतंय ना शहरात थोडे असं चुलीवरी होणार आहे. चुलीवरच जास्त करून लाकडं पण पाहिजेत त्याला. जास्त करून त्यामुळे सगळं आवड हे युद्ध कधी थांबेल तेव्हाच ते सगळ्यांचा प्रॉब्लेम संपणार आहे. युद्ध करून तरी काय मिळणार आहे ते काय जगाची शांती. तेचाच हे होणार आहे ना
होय मग एकमेक एकमेकांला युद्ध करून सगळं नष्टच होणार की हळूहळू.
हा मग माणूसच माणसाला मारायलाय त्याला दुसरं कोण मारायला यायची गरजच नाही. असं व्हायलय त्यामुळे आता बघायचं काय काय गॅसच प्रॉब्लेम हे तेन बघून. येईल बहुतेक घरगुती चालूय आहे पण थोडे दिवस वाट बघायला लागते ना पण अचानक संपला तर काय करायचं मग जेवणाचं तेन सगळं अवघडच ह
महिनाभर पुरतंय घरातलं गॅस खरं
हा काय आता पाणी थंड पाण्याने अंघोळ करायची.
हम्म
थोडच गॅसची बचत होईल गॅस जरा कमी कमी वापरायचं गॅस त्यामुळे जरा
हम्म
लोकांना कस आस हे आल्याशिवाय पण ते नैसर्गिक साधनांची हे कळत नाही. काय गरजय म्हणजे आपल्याला त्यांची काळजी कशी घ्यायला पाहिजे. वापर कसा करायला पाहिजे, त्यामुळे ते यु ध्द म्हणजे असं काहीतरी थोडंफार हे यायला पाहिजे, लो कांना पण समजतय कसा आति वापर करायचा की करायचा नाही.
होय
कसा योग्य प्रमाणात वापर करायला पाहिजे प्रत्येक गोष्टीचा.
हा हा
आता हे गॅस संपलय पण लाकड मग झाडं तोड होणार, वृक्ष तोड झाले की परत आणि सगळा प्रॉब्लेम.
पर्यावरणावर परिणाम होते त्याचा. हम्म होय
हा तेच की. काय म्हणता मग? उन्हाळी सामानाच मग आजून नाही सुरू केला काय?
उन्हाळाचं नाही अजून चालू केल तेच गॅसचा प्रॉब्लेम चालूय म्हणून. केल नाही हम् हा. हा ठेवू काय? काय येत ते? वाळवण उन्हाळ्याच्या.